हा, आवाज येतोय?
हा, येतोय बोला, काय म्हणतायं जेवला कि नाही?
आता जेवायचं बघा, तुम्ही जेवला?
मी जेवुणच बसले, आज उपवास असतो ना. त्याच्यामुळे, शनिवार, शनिवार, हा हनुमानजीचा. हनुमान जी चा वार असतो ना, स्पेशल काय नसतं साधच आपलं जे आहे ते रोजच बनवलेलं आपण, खायच.
हा हा हा, म काय स्पेशल बनव
नाही, कारण नोकरी करत त्याच्यामुळे ते घरी येऊन, परत त्यांनी वेगळं काय बनवत बसायचं, आहे ते जे पण असेल ते बनवायचं, आणि खायचं. म्हणजे अ गोबीची भाजी बनवली, चपाती वगैरे हे ते, भात, आमटी.
मध्ये
स्वीट मध्ये, आज स्वीट जास्त गोड नाही खातं जास्त, मी.
हम हम हम, नाही, आमच्याकडे कसं आपलं ऊपवासाला बनवतात ना, म्हणून हा हा.
अच्छा, अच्छा! तुम्ही बनवता काय? माझं असं काय नसतं, उलट मी उपवासाला, उपवासाला मी जास्त काही खात पण नाही. एखादं फळ वगैरे खाते फक्त. जस की सफरचंद, किंवा एक, एक दोन केळी, दिवसभरात एवढंच खाते. आणि संध्याकाळी मग उपवास झाला म संध्याकाळी मग जेवायचं, एक चपाती, भाजी, भात, आमटी.
तुमचं कसं असतय?
म्हणजे असं, शेवयांची खीर कधी कधी मग, बासुंदी आणायची श्रीखंड आणायच, आणि भाजी मग ली पनीर वगैरे
हा हा हा, असं आठवड्याच्या उपवासाला हे बनवताय तुम्ही?
हा, आठव मी सां हो, त्यादिवशी आपल करायचं अस, वेगळं.
अच्छा!
स्वीट आणयच.
अच्छा! गोड काहीतरी आणायचं.
हा, गोड काहीतरी कारण मुलीला पण आवडतं ना, श्रीकंड वगैरे, मग आणतो ते.
अच्छा! म्हणजे कस आठवड्याला उपवास असतो, त्या उपवासाला करता का?
हा, आठवड्याला उपवास असतो, मिस्टरांचा गुरुवार, आणि माझा मंगळवार असतो.
अच्छा!
माझ्या खूप गुरुवार तर करतोच आम कारण थोड आम्ही स्वामींच करतात ना. मि ते महाराजां वै वगैरे कराय दाखवायसाठी करतो.
हा अ.
तुमच्यास जास् गोड खात नाही का तुम्ही
नाही आम्ही गोड खात नाही म्हणजे आम्ही आत्ताच मला वाटते दोन तीन दिवसापूर्वी श्रीखंड आणलेलं होत. त्या श्रीकंड संपलं त्याच्या अदोबर बासुंदी आणलेली अर्धा किलोचं पॅकेट ते पण होतं घरामध्ये मग मुलगा खात राहतो. म आणि आमचं काही एवढं अस नसतंय. अ गोड खाण्याचं त्याच्यामु ते राहता दोन दोन तीन तीन दिवस घरामध्ये मग तोच खात राहतो. हा. त्याच्यामुळे जास्त काही असं आणत नाही.
गोड जास्त असं आम्ही नाही खात पण कसं दुसऱ्या दिवशी मग टिफन ला पण डब्याला पण पाहिजे शाळेत.
हा मुलांच असत.
हो असतय.
तुम्ही काय बनवता वेगळा असं.
त्या दिवशी स्वयंपाक काय बनवायचा नाही. खायची सांबरण करायचं आणि हा सांबर आणि चटणी ख ओलं खोबरे म्हणज
अच्छा.
अच्छा.
हा हा मग दुपारी पण तेच खायचं काय? हा हा.
अच्छा.
मग इडलीपेक्षा जास्त ते ठोसे बनवते. हम्म डोसे बनवते जास्त तिला तेच आवडतात. म्ह मग ते दोन दिवस तर खाल्ल्यासारखं वाटत म्हणजे सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेल.
हा हा हा.
सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घालते ते वाटून ठेवते ते. आणि दुसऱ्या दिवशी मग करायचे ते. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण कराय घेतो ना, तेव्हा काही एवढं व्यवस्थित डोस येत नाही. ते पीठ जसं भिजेल तर मग ते छान होते जाळी अस छान सुटते.
अच्छा.
त्या थोडं जाडसर होतात ते.
अच्छा! मी डोसा नाही कधी करत, इडली करते फक्त. ते डोस्याचा तवा पण नाहीये ना माझ्याकडे. नाही डोसा करत नाही, इडली बनवते फक्त. तेच म्हणलं तुम्ही कस बनवता? हा, तुम्ही कस बनवता म्हणलं कसं कसं करता? तेच ऐकत होते, हा, आवाज येतोय मला बोला की हॅलो? हा, आवाज येतोय ना?
हॅलो?
हा, आवाज येतोय का?
आवाज येत नाहीये का?
हॅलो? नाही मला येतोय की आवाज, बोला की. मला आवाज येतोय बोला म्हणलं तुम्ही, आवाज येतोय मला हॅलो.
हॅलो?
आवाज येत नाहीये का माझा? हॅलो आवाज येतोय तुम्हाला? हॅलो? आवाज येतोय की नाही? हॅलो. हॅलो? आवाज येतोय?
हॅलो?
हॅलो? हा, आवाज येतोय का म्हणलं?
हॅलो?
हा, आवाज
रेंज नाहीये तुम्हाला?
नाही नाही, मला आहे, मी तर वायफायची तिथच बसले, मला चांगलं तुमचा आवाज येतोय की मला, तुमचा आवाज येतोय म्हटलं मला.
हॅलो?
हा, माझा आवाज येतोय का?
हॅलो?
आवाज येतोय का आता? आता आवाज येतोय का?
हॅलो?
हा, आवाज येतोय की नाही?
कॉलच नाही, आवाजच येईना, रेंज नाही वाटत.
रेंज आहे हो, रेंज आहे, काही इश्यू नाहीये.